हॅलो. तुम्ही कॉलही लावून राहिलय साधा
अरे तू कॉल हे उचलत नव्हती ना मी म्हणलं कुठं गेली काय माहिती
ऍप ओपन करायला लागते ना माझी ते क्लासची वेबसाईट ओपन होती.
हो का काही नाही जेवण झालं आताच हॅलो, हॅलो हम्म येत का आवाज?
हॅलो हो,
आवाज येत आहे का?
हो बोला ना आवाज येत. हो हो केलं तुमच् झालं.
झालं आत्ताच काय केलं जेवायला?
आज का आज बिबट्या केल्या होत्या रोड उडगे
हो का डाळबाटी.
हो
हॅलो
स म
हा हो का कोण केली होती मग सासूबाईने केली का तू केली. तू थोडस रूम मध्ये असली तर थोडस बाहेर जा. हो का कुठे गेल्या? कुठे गेल्या?
ह माहेरी गेलाय त्यांच्या माहेरी गेलाय माहिरी
हो का हम्म कोणतं आहे त्यांचं गाव माहेर
अचलपूर आहे परतवाडा
हो का दूर येते का कारंजापासून
ह ून गाडी चेंज कराववी लागते इथून डायरेक्ट गाडी नसते.
हम्म हम् डाळबाटी कशी केली मग?
वरण गेलं. वरण वरण आपलं वरण ना आपण हला करतो.
अहो पण डाळ कशाची वापरली?
हा तुरीची डाळ टाकली होती. ती आम्ही तिघच जण होतो ना तर अर्धी अर्धी वाटी
हा हा
तुरी थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली त्यात मीठ टाकलं आणि टमाटर टाकले मिरच्या नाही टाकल्या मिरच्याचा ठेचा करूनच.. टाकणार होते. दोन तीन शिट्ट्या होऊ दिल्या त्याच्या कांदा अ याचा ठेचा करून घेत. हिरवी मिरचीचा हो
गॅसवरच ठेवला असेल ना कुकर
आदी
हम
ठीक असच ठेवला आणि नंतर हे सगळं चिरलं नी घातली तेल टाकून जिरं मोहरी हळद झालं कांदा वगैरे
हा हा हा हम्म
मस्त आणि नंतर
हा हो का
वरण टायचं नाही तसच तसच टाकायचं. त जास्त जास्त हलवायचं.
ता काय करायचं.
वयचं पण अस
अगं त्याच्यापेक्षा सोपी रेसिपी आहे
हा बोल
काय घ्यायचं माहतीय का तुरीची डाळ आपली घ्यायची वाटी भर कुकर घ्यायचं आणि ती डाळ त्याच्यामध्ये टाकायची आणि दोन गावरानी टोमॅटो घ्यायचे ते पण कट करून त्याच्यामध्ये टाकायचे हिरवी मिरची टाकायची दोन तीन आणि लसण टाकायचं आणि अ थोडसा एक आल्लू टाकायचा असला तर आणि त्याला मस्त त उकळून घ्यायची कुकरमध्ये शिट्ट्या घेऊन घ्यायच्या त्या डाळीला
हा हा फोन लागतो
आणि मग नंतर का ब कान आपला बारीक चा चॉपर नी चॉपर आहे ना घरी किंवा विळीन कापलं तरी चालते
हो हो हो
आणि मग चॉपरनी कांदा बारीक करायचा आणि ते अ वरण पूर्ण आपलं रईने हटून घ्यायचं आणि ते कुकर व तपर्यंत चिंच
हो मी चिंच टाकत असते पण यांना एल अलर्जी
तेव्हा ते पहिले टाकायच
त्यां ना
का खूप छान लागते तस
हो ना हो ना हो
हिंग टाकायचा थोडुसा तेलात
छान हा
हम्म आणि मग डाळबाटीसाठी रवा घ्यायचं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जिर ओवा टाकायचा मीठ टाकायचं आणि घट्ट भिजवायचा उंडा
तसंच केलं मी पण रवा न
आणि मग त्याची नाही रवा घ्यायचा त्यान छान खुसखुशीतं आणि कडक राहतात आता पावसामुळे नरम होते ना आता नरम पडू नये त्यासाठी कडक राहतं
हो हो
हम्म आणि मग मोठी पोळी लाटायची जाड आणि त्याला तेल लावायचं तेल लावून त्याचा रोल करायच त्या पोळीचा आणि पुन्हा मग चाकूने अशी कट करायच आणि दोन्ही हातामध्ये असं ते रोल घेऊन असं दाबायचा जने करून असं ते पूर्ण लेयर पडतात त्याला आणि मग ते जे गोळे आहेत ते वाफून घ्यायचे चाळणीला तेल लावायच थोडस ग पाणी ठेवायच किंवा कडईमध्ये ते वाफून घ्यायचे झाकण ठेवून आणि मग ते वाफल्यानंतर त्याचा कलर बदलतो लगेच लक्षात येते
कडे तर त्याच्यात ठेवत असते
पण त्याचं कसं अ खाणं कमी आहे आणि ते आकातच बाहेर राहते ते इडलीचा इडली पात्राचा
हा
हा त्याच्यापेक्षा सोप आपल्या कडईमध्ये चाळणी ठेवायची वापून घ्यायच एकाच याच्यामध्ये हम्म हम्म आणि मग त्याला कट करून मस्त तर ब्राऊन कलरमध्ये तळायचं होा
हो
मस्त लागते
अ मी तुम्हाला म्हणणार होती म ह भरली
हो का भेंडी आणली का तू हॅलो हा अशी छोटी छोटी असेल ना हिरवी हम्म हम्म काही नाही त्याला धुवून घ्यायचं भेंडीला त्या
ती आहे थोडी
नाही अशी बारी काायची भेंडी कधी पण भरलेली भेंडी करायसाठी आणि धुऊून घ्यायची त्याला स्वच्छ पुसून घ्यायचे त्या भेंड्या
नव्हती हा हा
हम्म त्याला धुऊून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि आपल्या वांगेचीर तून आपण भरलेलं वांग करायसाठी तसे त्याचे चार खाप करून घ्यायचे आणि आपल्याकडे शेंगदाण्याचा कूट फुटाणे असं हे राहते ना ते त्याचं बाखर तयार करून घ्यायचं भाजून घ्यायचं त्याला मिक्सर करायचं आणि बारीक कदा
तुमचा
का तुमच्या घरच्यांना जमत नाही म्हणता हो
हा
येते आवाज हा तुमच्या घरच्याला चिंच आवडत नाही म्हणता हम् नाहीतर मग चींच वि घालून काय करायचं ते भरलेल्या भेंडीमध्ये पूर्ण बाखर भरायचा आणि कांदा बारीक चिरायचा आणि कडईत तर टाकायच खाली आणि त्याला थोडस होऊ द्यायच आणि मग त्या थोडस लसण कुठून टाकायच आणि ती भरलेली भांडी त्याच्यावर ठेवून द्यायचे असे वरून मस्त कोथंबीर ते टाकायचं आणि चिंच वगैरे कोळलेली राहते ते चिंच सवरून पाणी छिडक करायचा आणि थोडस होऊ द्यायची ती भेंडी थोडस झाकण ठेवायचं. गरम गरम पोळीसोबत छान लागते. हम्म.
हो मस्त मला खूपच आवडतं मी पर इकडेच खाल्ली होती वाशिमला बरं.. ली भेटापासून खाल्ली नाही.
हो का ये मग पुन्हा वाशिमला खायला..
हो.. तेच म्हडत तिथं भरलेली भिंडी झाड.
हम्.
एकदा मला
बाकी अजून काय म्हणता..
वर येईल तुम्ही त्याच्या त्यात काय भरायचं म्हंटलं होतं..
अरे आपलं ते कांदा शेंगदाणी असतात ना.. शंगदाने आपले. आणि फुटाणे. दोन्ही पण असं भाजून घ्यायचं आणि मग इकडं बारीक कांदाची राहाय.. जाड जाड मिक्सर करायचे ते जास्त बारीक बी नाही आणि जास्त जाड बी नाही..
हम्म हम्म..
आणि कांदा बारीक चिरायचा.. कडईमध्ये ते कांदा ते टाकायचा आणि ते ते. बाखर केलेला तच्यात टाकून द्यायचं नसं मीठ टाकून पूर्ण परतून घ्यायचं ते. कडईमध्ये आणि ते थंड झाल्यानंतरच. मग भेंडीत किंवा भरलेल्या वांगेत टाकायची ना चटणी हळद, मीठ. ते च तेल जेव्हा ठेवत.. तू कांदा ठेवते ना कांदा टाकल्यानंतर चटणी मीठ हळद टाकून द्यायचं.. आणि मग ते टाकून द्यायचं त्याला हलवायचं आणि का?. म ताटात काढायच थंड झाल्यानंतरच भरायच.. वांग्यात जरी बरायचं असलं तरी थंड झाल्यावर भरायचं.. आणि भेंडीत जरी बरायचं असलं तर थंड झाल्यावर. हम् हम..
आणि.
हम् गरम
मंडीचे घ्या घ्यायच्या का या भर या अशा अ आपल्या ज जरड भेंडीच नाही होत.
चांगल्या लागत.
कसं?
नाही ती नाही चांगली लागत मग ती कशी पातळ चिराईची आपली गोल गोल आणि तेल टाकायचं.. अ तेल टाकून हे निसत्या अशा परतून घ्यायच्या म्हणजे बऱच च त्यांस हलवत राहायचं खरपूर होऊ द्यायच ते छान आणि मग वरून थोडस चटणी टाकायचं आणि मीठ टाकायचं. ती अशी गरम गरम भाजी खायला छान लागते. म्हणजे ते हलवतच राहायचं त्याला जास्त द्यायच मशी खरपूस खरपूस छान लागते ते. हम्म हम् आणि भरलेली भेंडी का नाहीच असली तर मग छोटी. छोटी भेंडी आणावी लागते.
हो.
त्याचे खूप प्रकार आहेत भेंडीचे हिरी मिरचीची चटणीची. हम्.
मला आवडते ना भेंडी मग. मी छान लागते भाजी.
हा हा. हो का?
हो बाकी काय म्हणते कस?
हम हम.
तल् तम
मस्त मस्त.. केंद्रात गेलो होतो आम्ही आज. केंद्रात राहते ना गुरुवारी आरती मग आम्ही केंद्रात जात असतो.. मग त्याच्यामुळे आज लवकर आलो होतो घरी.
छान.
नाही आहे तसं दूर पण रोज जातो तर आता सवय झाली एवढं दूर वाटत. नाही हम्म.
तेच स्कुटी ने.
हो कधी पैदल जातो असलं कोणी तर गाडी घेऊन तर मग गाडीवर जाते नसल कोणी त मंग
मंदिरात आरती होते ते कधी होत असते.
साडेसहा ची बरोबर साडेसहा ला सुरुवात होते भावसार समाजाची. ती पौर्णिमेची असते.
हो का. हम्म.
हम्म हम्म.
इतक्यात काय माहिती बंद केली वाट ट काही समजतच नाही.